हा बोला की ताई
हा काय करालाय?
काय आवरायचं चालू हाय बघा निम्म आवरलय निम्म तुमचा मगाशी कॉल आला म्हणून ठेवलो.
हा हा स्वयंपाक मं आवरलाय का नई
स्वयंपाक तेन आवरूनच बघा आवरून परत चालू हाय हे दिवसभर आपण म्हणतोय खरं काम आवरत नाहीत ओ घरात असले
हम्म माझंच हे लोकं कामाला जाते की नाही तेच बरं असतं त्या नादानां पटपट काम तर आवरत्यात.
होय होय माझं पण तसं असतय मीटिंग तर हाईत म्हणून त्या गडबडीनं पट पट पट आणि घरात म्हटलं की अजिबात आवरत नाही लवं त्या कामातच बसायला लागतय दिवसभर
एक काम करा म्हटलं तर हा एक काम आवरायलाच दोन वाजतात.
होयच की तुमचा आणि बराय हो
काय गडबड गडबड होत्या सगळी
ते तरी आहेच खरं बसून राहण्यापेक्षा कायतरी काम करत राहिलेलं लय बराय
ते होते सोडा घरात असलं कं नी उगच हे ते हिचं काय तिचं काय
आणि डोक्यात बसण्यापेक्षा सकाळी गेलं की संध्याकाळी येतय आपला हाय असं दुपारी येतय दुपारच आवरायचं परत जायचं. ते बरं आहे ह्याच त्याच बोलत बसण्यापेक्षा
घरात असलं कनी ते डोक्यात किडे एक वेगळीच त्यात आणि हे हिजं काय तिजं काय हिला असं म्हंटली तिला तसं म्हटली ते आणि वेगळंच चालू असतय.
आणि चार पैसे आपल्या आपल्या जवळ राहिलेल आणि ते चांगलं ओ
व्हय ते की निदान आपल्या आपल थोडंफार काही तर घ्यायचं करायचं म्हटलं तरी पण होतय नी सगळंच काय प्रत्येक वेळेला त्यांच्याकड मागत बसायला येतय.
मागत बसायचं, मीळालं तर बरं नाही तर असं आणि वाटतय आपलं आपलं काम करून मिळवलं असतं बरं झालं असतं.
बरच
आता आमच्यात पण तसच असतय मिस्टरांच आमच्या, शिकलेला हाय काम करायचं तुम्हाला काय लागतय घ्यायचं. प्रत्येक गोष्टला ग्राह्य धरायचं नाही असं म्हणतात.
हो ना
तसं पण आता मुली दहालाचं जातात हो त्यामुळ घरात बसून राहण्यापेक्षा जॉब करत राहायचं.
बर पोरी काय शाळेला गेल्यावर दिवसभर काय कामं आवरली आणि पोरींच कस डबा हे तेन असतय त्यामुळे सकाळी आवरतय नई.
आवरतय पटकन. मागं राहतय म्हंटलं तर की नई धुूनच राहतय बघा फक्त. भांडी वगैरे काय ते, हीक -कुकरला लावून वगैरे हिकडं करू पर्यंत भांडी वगैरे होतात, ते काय वाटत नाही.
वाटत नाही. आणि कसंय धून राहिलं म्हणजे कणी लई मोठं काम राहिल्या सारखं वाट धूनं झालं कणी निम्म काम निम्म काम झाल्या सारखं वाटतंय.
सकाळी सकाळी आता एक चार दिवस झाल आमच्या इथ सकाळी पाणी याय लागलय. त्यामुळं पट पट सगळीच कामं आवरत्यात.
व्हय व्हय आणि तुमच्याकड पण आता
आजच पाऊस चालू झालाय बघा, तुमच्या इथं?
व्हय आमच्या इकडे पण आजच सकाळपासून चालूय बघा. आत्ता जरासं उघडलंय, नाही तर सकाळपासून पाऊस चालूच हाय.
होय आमच्या इथ पण तसच झालेलं. सकाळीच म्हंटलं आज आ जरा पाऊस उघडलाय म्हंटलं, बर झालं. तो पण आज आत आलोय तोपर्यंत चालू झाला, अचानकच मोठा.
व्हय नई आता एक थोडे दिवस उघडलेला, आता इथन आणि चालू होणार आता.
होय तेवढं पुराचं पाणी खरं किती जागी आलेलं.
होय तेवढंच जरा शांत झालं म्हणायचं.
शांत झालं तो पर्यंत आणि चालू झाला आता. आणि आधी सारखं नाही हो चार दिवस जरी पाऊस पडला कणी तरी पुराचं पाणी जास्त याय लागलय बघायच.
होय. आधी कस लई मोठा पाऊस पडायला पाहिजे होता, त्यावेेळेला पूर येत होता. आता एक चार पाच दिवस सलग मोठा पाऊस लागला कणी, दुसऱ्या दिवशी लगेच भरलेला असतयच.
भरलेलं आहे, म्हणजे एक तरीक नाही नदीची खोली तरी म्हणजे, ते उपसा करायला पाहिजे नाही वाळूच. सद्यान खोली. ते वाढवल्याशिवाय ते नदीचं पाणी बाहेर पात्रात नाही यायला म्हणजे हे होत नाही.
आणि वस्त्या पण वाढल्या नाही, त्या रोडला वस् वस्ती वाढल्यामुळ, आता मुंबईला तेन बघा किती लगेच पाणी येते सगळं.
आहो त्या गटारीवर नि ह्याच्यावरनी सगळी घर आहेत, मुंबईत तर.
प
आणि पाणी ते डायरेक्ट आतच किओ घरात, म्हंनजे आमच्या इथले एकटे हायत. दोघजन, म ते कोळीवाड्याच्या तित राहिलेली आहेत ती. म आम्ही एकदा कनी गेलेलो, बहिनीच्या तिकडं त्यावेळा गेलेलो, पण ते कसाय गटारीवरनीच असं मोट्या-मोट्या फर्श्या वगैरे हे करून अशी घर हाईत त्याच्यावरनीच म ते पुराच पाणी आलं की, गटारीतनी पाणी आलकी ते वर येणारचकी. असं पाणी भर--घरातच. पाणी आणि, थोडा वेळ थांबायचं आणि ते पाणी बाहेर काडायचं एवढं जर घाण वाट तय, आपलं आयुष्य लई छान वाटतंय इकडं.
मुंबई पुने म्हणतोय कनी. तर काय खरं नाही, सगळं घाणच आहे तिकडं.
होईच की, माझी बहीण राहिलेली ते एरिया एकदमच पॉशमध्येध्ये होता, आणि इकड आम्ही मुंबईत आल्यावर कधी त्यातन बाहेर पडन आणि कधी जाईन झालं आम्हाला. तिकडं एवढी गर्दी, एवढी धकाधकीच रे बाबा जीवन ते.
वातोरणी शांत असतंय.
होयच की हे आमचं आणि आयुष्य लई भारी म्हनायचं कसं पण आम्ही पण जगतोयच की. आणि ते शहरातले आणि शहरापेक्षा कधी पण खेडंच.
ढा पगार असून एवढं सगळं अ म्हणजे पॉशमध्ये असून काय उपयोग त्याचा?
काय उपयोगय सांगाकि ते बसाय उटायची सगळी अडचन बाहेर जायचं म्हटलं तर सदा दरवाजं बंद तितलं कुणाबर बोलायचं नइ काय नई हाय असंच.
कुठंच काय नाइ. कायतरअ आजारी पडलं समजा कायतर इमर्जन्सी आली तर कुणाला बोलवणार? इ त निदानअ न बोलवता सगळी ग येत्यात.
होयचकी.
इकडं कोन येनार?
त्तीत माझी बहिणीची लई अवस्था वाईट झालेली आजारी पडलेली पेशी कमी झालेल्या. तरी बरं ते हितलच म्हणजे एकादं कुटुंब ते अ मिलिटरीत असल्यामुळं किनई. आपल्याच साईडच कोल्हापूरकडचंच तितं एक राहिलेलं जाऊन तर ते त्यांनी लई मदत केली दोन बहिनीची मुलं लहान लहान तितच आणि हिला तर उट् टून बसायचं हुईना म तेंच्यात मुलं दोन दिवस राहिले. म्हणजे आमच्या मम्मीला त्यांती फोन करून लगेच जायला तर पाहिजे नई सकाळी फोन केल्यावर ती संध्याकाळी बसली नई गाडीला गाडीला बसून दुसऱ्या दिवशीच सकाळी गेली तोपरेंत ती मुलं त्या दुसऱ्यांच्यात म्हणजे खानपिनं सगळं तेंनी बघितलं जर तेनीच नसतीत. तर हिची अवस्था काय झाली अस् ती म्हंटल हिथन जाऊपर्यंत पोरं कुणाच्या जिवावर ठेवली असल ही तर ऍडमिट झालेली कॅम्प मध्येच. लइ अवस्था वाईट झाली त्यावेळी एवढं जरती रडलेलीएय. शहरात एवढं कधी नाही ब परत म्हणायला लागली.
म खरंच की कोण इतं कसं आपली कोणतर असत्यात जवळची तिकड कोण सांगा की.
होयच की कोन नाही पण आणि एवढं कोण लक्ष देत नाई ओ चक्कर यून पडा काय पडा कोण बघत पण नाइत जे ते आपाप होय होय आपल्या आपल्या नादातच असत्यात ती.
तसं जीवनच तसाय ओ न् नुसतं सगळी काम काम आपल्या आपल्या कामातच.
आता रात्रभर म्हणजे मुंबई की नाही जागीच असत्या बगा. कध्धीच मुंबई झोपल्या असं नाही. तीन ते पाच हे दोनच तास तेवडं शांत असतय सगळं नायतर रात्रभर मुंबई चालू.
चालू असतय व्हंय कुणाच काय कुणाच काय कायना कायतर
काय ना कायतर आणि पूर्ण तीन पर्यंत आपल्यात मध्यान चालू असत्या त्यावेळी. आणिक दोन तासान आपण उठतोय त्या तरी त्यांचं ते चालूच असतयं आणि गाड्या तर रस्त्याच्या कद्दीच बंद नाही. कायम चालू आम्ही ते राहिलेलो कीनई त्यावेळी बघितलंय बगा ते अवस्था.
ते कधी आमचं खेडच बरय म्हणतोय आम्ही काय म्हणून शहरात राहतय रे बाबा.
असं वाटतंय मुंबई पुणेला जायला पाहिजे मज्जा असत्या हे असतें खर काय नसतंय. तिथं राहणाऱ्यांनाच माहित काय काय होतंय तेे.
काय अवस्था आहे त्यांची ते.
ह
कोणाबरोबर बोलायला वेळ नाही कोण आजारी पडलं कोण काय केलं त्यांच्याबरोबर विच विचारायला सुद्धा त्यांना वेळ नाही.
आणेक बारा्न चोवीस तास नुस् कामच करायचं.
आणि पाहुण गेलं की एकच दिवस बगा पाहुणं दुसऱ्या दिवशी कधी जाणार. ते विचारत्यातच. कारण अडचणी एवढ्या आहेत तिथं म्हणजे राहणीमान पण राहायचं पण अडचण
बर सगळं चालेल मला एवढ्या एवढ्या खुल्या असत्या त्याच्यात कसं राहत असतील सांगा त्यांची सगळी फॅमिली? आपलं निदानानईच पैस असतंय सगळं
एवढ्या मोठ्या मोठ्या रूम असून आपण कधी विचार पण करत नाही की म्हणजे कोण पाहु आली की कधी जावा नाही उलट राहावा म्हणतोय त्यांच्यात राहयनी राहायचं काही नावचं नाही कधी जाणार आहे कधी निघणार आहे असंच
अे आपापल्या ड्युटी वर असत मग आपण तर पाहण म्हणून घरात राहणार राहून काय करायचंय माणस घरात नाही तर राहणार कशासाठी
आणि राहायचं पण हे नाही आणि त्यांचं कसं पूर्ण दिवस ते कामात ते हाय यांचं काम होत नाही त्यांना आणि आपण आणि गेला आपला आणि करायच लागणार की त्यामुळे नाही ते हे करत मॅच होत नाही ते शहरातलं म्हणतेय खं
मी आपल्याला पण जमत नाही होते इकड राहून सवय झालेली असतं त्यामुळ तेवढंच पाहणं म्हणून एका दुसरा दिवस ठीक वाटते
होयच की
जास् ग काय
माझ्या बहिणीच कस मोठ्या रूम त्यांना कॅम्पमधन मिळालेल्या टू बीएच के मिळाला पण लईच मोठ्या रूम होत्या त्या तर आम्ही किती आठ पंधरा दिवस तिच्याजवळ राहिलेलो म्हण ते की आममध्ये आम्हाला फिराय आं
होईल तुमची
काय म्हटलं
सक््य ब क सुल
सखीबाई
ह
हा त्यामध्ये तथ क साांमला राहायला पण आणि अडचण नाही झोपण्या करण्याची म्हणा किंवा फिरायला काही कमी नाही सगळं बघ बघून आलो आम्ही तिकडच भाग एक आणि एक
हा हा म्हच्या मिस्टरना जॉब तिकड आहे का
होय होय तिकड येते मिलिटरीचं म्हणतेय खरं आईुष लई हे आपण सुखाच असते म्हणजे बायकापोरं सुखी पण त्यांचं आयुष्य लय हे कधी हाक मार कधी फोनलरी जायलालाच लागते
बाय असं केलं म्हणजे असलं असलं की बायका मुलांच्याकडे जरा कमीच लक्षात ठ येऊ मग
होयच की आता बहिणीला माझ्या देतानाच आमचं पप्पा म्हणाल ते नको द्यायला त्यांचं आयुष्य कस असतय आणि कधी घरात असतात नसतात तुला असं राहायला लागणार तुला सगळं बघायला लागणार असू देे म्हणाली सगळीच तसं म्हणून मग लग्न कोण करणार त्यांच्या बरोबर
तस पण विचारायचंय थोडा तर तस होतय सना आता कधी तरच नवरा्याजवळ असणार इतर वेळेला कोण घरात नसणार मग एकटंच राहिल्यासारखं होणार कि ते
होय मग आता तसच आहे तिझं मुंबईत किती तीन तीन चार चार महिने एकटीच राहिली ती कॅम्प मध्ये असल्यामुळे नाही तिला भ ती नव्हती नाही बाहेर सगळं प्रोटेक्शन की सगळे हे होते बाकीचे अ कॅम्प मधले म्हणजे सी आरपी सगळ्या असं मुंबईच्या कसं गेट पासून गेटलाच दहा पंधरा जण असतात त्यामुळे आत काय सेफ्टी सगळी पूर्ण चेकिंग केल्याशिवाय आत पाठवून देत नाहीत
हूं चालत क तई कॉल कट कराय लागणार ब
हा हा ठीक हे.